झाला की.
हॅलो हा काय करताय? आ हा.
आपण आज पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिकल बाईक वर चर्चा करूया.
हा हा.
मग तुम्ही कोणत्या प्र कोणती ब बाईक वापरता पेट्रोलची काय इलेक्ट्रिक?
आं तर आजच्या काळात तू की साठी दोन्ही प्रकारच्या बायक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
हम्म हम्म.
पेट्रोल बाईक आणि वर्षापासून वापरतात. तर पर्यावरणपूरक आणि कमी खर्च असल्यामुळे इलेक्ट्रिक बाईक ची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
हम्म हम्म.
पेट्रोल बाईक म्हणजे काय तुम्हाला माहितीय का? नाय.
तर पेट्रोल बाईक ही पेट्रोलवर चालणारी बाईक असते.
हा हा.
त्या बाईकमध्ये इंटरनल कम्वेशन इंजिन असते.
हम्म हम्म.
इंजनमध्ये पेट्रोल जाऊन ऊर्जा तयार होते. आणि त्या ऊर्जेमुळे बाईक चालते. मग त्या बाईकमध्ये मुख्य भाग कोणते कोणते असतात? तर पेट्रोल इंजिन इंधन टाकी गियरबॉक्स, क्लच, सायलेनसर बॅटरी आणि चैन बरोबर?
हम्म हम्म.
तुम्ही तुमची बाईक चालवता का? हम्म. पेट्रोल भरता काय त्यात? पेट्रोल बाईक आहे ना तुमची? हम्म, ‌मग त्याचे फायदे कोणते कोणते आहेत माहितीये का तुम्हाला?
माहिती हाय की.
काय फायदे आहेत?
एक लांब अंतर सहज जाता येतं. अ महामार्गावर चालवण्यासाठी योग्य आहे ते. आणि तेे तोटे वायू प्रदूषण होतं.
हा. त्याच फायदे बघाल जास्त वेग मिळतो. बरोबर?
हम्म.
लांब अंतर सहज पार करता येत. आणि पेट्रोल हे सर्व पंपावर उपलब्ध मिळ असते. आणि महामार्गावर बाईक चालवण्यासाठी सोप असतं, योग्य असतं. तसेच त्याप्रकारे छोटे आहेत की तुम्ही म्हणला त्याप्रकारे वायू प्रदूषण होते. त्याचा आवाज जास्त असतो. पेट्रोलचा खर्च जास्त असतो. त्यांनी नियमित सर्व्हसिंग किंवा देखभाल करावी लागते.
हम्म.
आणि त्याची सर्व्हिसिंग आणि देखभाल झाली नाही तर गाडी
खराब होते.
किंवा त्याचे काही प्रॉब्लेम होऊ शकतात.
हम्म हम्म.
मग इलेक्ट्रिक बाईक म्हणजे काय? तर ही बाईक बॅटरीवर चालणारी बाईक असते. या बाईकमध्ये पेट्रोल इंजिनाऐवजी इलेक्ट्रिक मोटर असते. मोटरला बॅटरीमधून वीज मिळ
हम्म हम्म.
म ह्या इलेक्ट्रिक बाईकचे मुख्य भाग कोणते कोणते असतात तर? इलेक्ट्रिक मोटर बॅटरी, कंट्रोलर, चार्जर डिस्प्ले, प्रना ह्या असतात.
हम्म.
तर या इलेक्ट्रिक बाईकची एका बाईकची काय फायदे आहेत तुम्हाला माहित आहे का?
माहितेय की.
त्याला पेट्रोलची गरज नाही लागत. देखभाल कमी लागते आवाज नाय.
हम्म बरोबर. तर पेट्रोलची गरज नसते वायू प्रदूषण होत नाही. चालवण्याचा खर्च कमी असतो. आणि त्याचा आवाज पण खूप कमी असतो. एखादी इलेक्ट्रिक बैल बाईक आपल्या शेजारून गेली तरी आपल्याला कळत सुद्धा नाही कि गाडी गेली म्हणून. इतका कमी आवाज असतो बरोबर.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
आणि त्याची देखभाल पण कमी करावी लागते. आणि इलेक्ट्रिक बाईकचे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत.
हां.
तर ते तोटे असे की बाईक चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. एका चार्जिंग मध्ये . मर्यादित अंतर जाते म ठराविक अंतरापर्यंत इलेक्ट्रिक बाईक ही जाते. आणि तिची बॅटरी बदलणे खूप महाग असते. काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन कमी आहेत त्यामुळे तसं काय उपयोग होत नसतो जास्त करून त्यामुळं बाईक ही असोविक आहे.
हा हा.
मग पेट्रोल बाईक आणि इलेक्ट्रिक बाईकची तुल तुलना जाते.
पेट्रोल बाईकला जास्त देखभाल कराय लागते इलेक्ट्रिकला नाही.
आं
आणि इलेक्ट्रिकचा वेग जास्त नसतोय पेट्रोलचा जास्त असतोय.
हां.
अ प्रवास जास्त करू शकतो इलेक्ट्रिकला थोडकाच करावा लागतोय.
हा हा बरोबर. जच तर खर्चाची तुलना कशी केली जाते इतर पेट्रोल बाईक मध्ये नियमित पेट्रोल भरावे लागते. इंजिन ऑइल बदलावे लागते. खर्च जास्त असतोय. सुट्टे भाग बदलण्याचाही खर्च असतो जास्त.
हम्म हम्म.
खरं इलेक्ट्रिक बाईक मध्ये फक्त बॅटरी चार्ज करायची असते. चार्जिंगचा खर्चा कमी असतो. इंजिन ऑइल पण लागत नाही.
हम्म.
चार्जिंगचा खर्च कमी असतो.
हम्म.
आणि देखभाल आणि सर्व्हिसिंगचा पण खर्च कमी असतो.
हम्म हम्म.
काय इलेक्ट्रिक बाईक जास्त फायदेशीर ठरते.
हम्म.
मग कोणती बाईक वाटते तुम्हाला? इलेक्ट्रिक बाईक, पेट्रोल बाईक?
बघायची.
हम्म. मग त्या आपल्या गरजांवर अवलंबून असते. तर तुम्हाला लांब प्रवास करायचा असेल तर पेट्रोल बाईक निवडावी लागते.
हा हा.
जास्त वेग हवा असेल, चार्जिंग स्टेशन उपलब्ध न तर बाईकची निवड करावी लागते.
हम्म.
तसंच रोज शहरात प्रवास करायचा असेल किंवा कमी खर्चात प्रवास करायचा असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक बाईकची निवड करावी लागते. पर्यावरणाचे संरक्षण करायचं असेल
हम्म हम्म.
तरी पण आपण इलेक्ट्रिक बाईकचा आधार घेऊ शकतो. तसंच आता अ भ भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
हम्म.
कारण नवीन तंत्रज्ञानामुळे बॅटरीची क्षमता वाढत आहे. चार्जिंगला‌ वेळ एका चार्जिंगमध्ये अधिक अंतर पार करता येऊ शकते.
हम्म.
त्यामुळे आता लोके इलेक्ट्रिक बाईककडे वळत आहेत.
हा.
इथल्या दोन्ही बाईकच्या फायदे तोटे लक्षात घेऊन आपण कोणत्या बाईकची निवड करायची हे आपण ठरवू शकतो.
हा हा.
पेट्रोल बाईक हि लांब अंतर आणि जास्त साठी चांगली आहे. तर इलेक्ट्रिक बाइक ही कमी खर्चाची आणि पर्यावरणपूरक शहरातल्या रोजच्या प्रवासासाठी तरी योग्य आहे.
हम् हम.
हा तुम्ही कधीइलेक्ट्रिक बाईक चालवली आहे का?
नाही की.
मग इलेक्ट्रिक बाइकचा तुमचा काय अनुभव.
तेच चार्जिंग फस्ट होत ते त्यात वेगवेगळे मोड्स असतात.
आपल्याला कट बाईक मध्ये नाही होत आहे्टईक मध्ये
अ नॉर्मल मोड स्पोर्टस मोड.
हम्.
ते.
हा.
आणि पेट्रोल मध्ये आपल्याला तस बघता येत नाही. परत इलेक्ट्रिक बाइक मध्ये फीचर्स जास्त असतात.
हम्म. ह काय? आणि पेट्रोल बाईक बद्दल तुमचं काय मत हाय.
पेट्रोल बईक वयब्रेशन नॉइस. प्रदूषण जास्त क्रिएट करतय.
हम.
सर्व्हसिंग कॉस्ट जास्त आहे पेट्रोल बाईकची.
बरं.
अ इलेक्ट्रिक बाईकच सर्विसिंग. कॉस्ट एवढेही जास्त येत नाही पेट्रोलचा जास्त येतय.
हो. तुम्हाला कोणती गाडी चालवायला आवडते पेट्रोल बाईक की. इलेक्ट्रिक बाइक. शांत हाय. रेंज येत नाय.